हॅलो
हां बोला
हा बोला
एकशे म्हणजे एकशे ऐंशी मिनिट जरी हिच्यात झालं तरी कॉल लागत नाही काय
होय म्हणायला लागलेत का माहित नाही मला पण एवढं मी पण पहिल्यांदाच करते हा
हा हा
म्हणजे कार्याचच म्हणायलाय ना म्हणजे ना मुली हा कर हा हा एकशे ऐंशी काहीतरी बोलणं झालं असे म्हणजे ते बंद होते वाडत म्हणजे त्याला कॉल करू शकत नाही जर झालं ना मग ते लागत नाही वाटतं हा म्हणजे एका व्यक्तीला एकशे ऐंशी मिनिट असं असं काहीतरी हाय
हाय बहुतेक हा मग ते ज हा हा असं आहे मग ते आत्ता समजलं ना
समजलं ना तिला कलाय करायला लागलेल ना हम् हम मग ते म्हंटले एकशे ऐंशी मिनिट झाले अच्छा आत्ता करू हो ना
लागत नाही म पण मी ट्राय केला नाहीच लागला त्याला
तिला नाहीच लागला तिला नाहीच लग नाही लागत नाही एका व्यक्तीला फक्त पाच कॉल आहेत काहीतरी त्या हिशोबाने एकशे ऐंशी असं मिनिट घेतात
अस
ह
ल काय आणि ते कसं अकरा मिनिट एकांद बारा मिनिट असे
वय एखाद बारा बारा मिनिट असे होत नाही होय
तुमचे म्हणजे आता
नाही तुम्ही करा शिक म्हणजे टास्क पूर्ण झालाय हा हो हो माझा टास्क काय झाला ऍक्च्युली तर मधी हे झाले इनव्हॅलिड इनव्हलिड गेले म्हणजे असेच गेलेत कळे विस कॉल मोकळे गेलेत म्हणजे मला कळालं नाही ते आधी का म्हणजे मी ते अधि कार्य म्हणजे येण्यासाठी असं क्लिक केलं क्लिक केलं पण ते आलेच नाहीत मग ते सगळे फेलच गेले माझे कॉल
मग ते आता मधी आता काल मेसेज आले ना कोणाला तरी
या टास्क पूर्ण करतोय होय
हा हा ह अ पुन्हा करा म्हणून आले नाही का ते तुमचे काल कॉल वाया गेले चाळीस का किती
गेले ना काल कॉल वाया गेले चाळीस का किती हा नाही पण बी ना बॉ फ्लिप केल्यावर पण ईना ते म्हणून ते डोक्यात काढ समोरच्या व्यक्ती समोरच्या जर पालकतून होऊन जातंय म्हणून मग मी गप बसले माझं मागून जाणार तुमच्या हा तुमच्यासोबत पण तुमचं पण टायमिंग आणि माझं पण टायमिंग होऊन जात
माझं पण होतय होय तेच की तुम्ही काय म्हटला शिक्षणचं काय म्हंटला तुम्ही
ती ही आहे बहीण पण शिक्षणचं काय म्हंटला तुमी?
हम्
करा तुम्ही टॅली कंप्लीट तीन चार महिने सहा महिन्याची काहीतरी असत्या तीन महिने तरी बेसिक तरी शिका चांगल हाय म्हणजे जॉब साठी चांगल हाय इतर ह्याच्यात पैसा घा घालण्यापेक्षा बसून थोडंसं किमान लई नसणा पाच सहा हजार रुपये तरी मिळाले तरी बास हाय होय आणि आत्ता तरी पेमेंट तरी वाढवून देतात असं काय नाही की बाबा तीनच हजार चारच हजार मग तीन हजार आणि चार हजारला मग ते रिसेप्शनिस्ट म्हणून दवाखान्यात बसायला पाहिजे
लाखजे होय
आणि त्याला तरी सकाळी नऊ ला गेले की संध्याकाळी सहा सात आठ त्याच काय टायमिंगच नाही. होय दवाखाण्यात म्हटलं की त्याच्यापेक्षा हे बरं आहे ना ऑफिस वर्क करायच. च किंवा ऑनलाईन काहीतरी कामं असतात हा डे री जरी शिकला तुम्ही टायपिंग जरी शिकला इंग्लिशच्या हेन बेसिक मध्ये बेसिक म्हणजे आपल्या कम्प्युटर बेसिकमध्ये वर्ड एक्सेल पॉवर पॉईंट वर्ड एक्सेल जरी शिकला तरी त्यात जरी एक्सपर्ट झाला तर तुम्हाणा डेटा एंट्रीच पण काम लागू शकतय डेटा एंट्रीचे पण काम भरपूर आहेत आता आता पुण्या आणि मुंबई साईडला तर असं बोर्ड लावून ठेवलेले असत्यात
टॅली करून टायपिंग
हो हो अ नाही डेट डेटा एंट्रीसाठी एक्सेल वगैरे शिकायला लागतय म्हणजे बेसिक ह्याच्यातच येतय ते कम्प्युटरमध्ये ट्रिपल सी वगैरे असतय ना त्यामध्ये एक्सेल, पॉवर पॉइंट, वर्ड शिकलं तरी चालते हो हो
हा हा
बेसिक पण चांगला आहे ऍक्चुली
म्हणजे आता
म्हणजे आता बेसिक करून मग टॅली करायचं का नाही तुम्ही दोनी म्हणजे बेसिक येतय तुम्ही नाही नाही बेसिक वेगळं बेसिक म्हणजे कम्प्युटर नॉलेज फक्त ट्रीपल सी वगैरे म्हणजे एम एस सी आय टी अच्छा हा आम्ही त्याला म्हणजे इकडं कसं ट्रिप पल सीचं जास्त आहे एम एस सी आय टी नाही हा अ मग तुम्हाला एक्सल शिकला असेल ना त्यात एक्सेल शिकला कि मग डेटा एंट्रीचे हा वर्षपूर्ण
एम एस सी आय टी पण
तेनी पण त्यांच्या बरोबर गेल्यात हो हो नाही लहान मुलांकड पण लक्ष द्यायला लागतच
होय आणि माझी कशी दीड वर्षाचच अंतरा आहे नाही मुलांच्या त्यामु दोघं पण
हा बाथरूमला की दोघ दुसरीला पण येतय ह् ह् अ त्यामुळे आता जरा शाळेला जायला लागलेत कणी.
करायला लागल्यात आता ते काही तरी करूया शिकूया अस बसून बसून
नाही बाई घरातंन बाहेर पडल्याशिवाय काय नाही. आणि आताच्या या महागाईच्या ह्याच्यात तरी बाहेर पडणं गरजेचंच एकट्या हच्यावर
काय नाही
नाही काय चालत आता शिक्षित फी एवढी वाढली की अ मागझ मला वाटते आम्ही ज्या वेळी शिक्षणाला होतो अगदी दोन हजार एक त्या साली ते शिक्षणाचा खर्च काही नव्हता
आणि काय आपल्या काय असं मराठ शाळेत शिकून आपण एवढं झाल हे
व आता काय
आता
ते गल्ली गल्लीतंनी असं इंग्लिश मीडियम म्हणून आलंय ते तर काय धंदा झाल्यात तो शिक्षकांचा घालायची शाळा दोघं तिघं शिक्षक ठेवायं करायचं आणि त्यांना पण पेमेंट द्यायच आणि सगळ ते मुलांन क च्या आईवडिलां कडनं पैसा काढून घ्यायचा.
काढायचा ज सगळ्या सगळ्यासाठी युनिफॉर्माला वेगळं हे शिक्षणाला वेगळं
काय कळणार आहे इंग्लिश कळतेय पण सोड‍ होणार नाही असं नाही
आणि आत्ताचे कसं ते नॉलेज वाढत गेलेय ने तसं ते पिढी असं पुढ
तेच ठीक आहे ना हा बाबा आता तर लहानट नर्सरी ला सुद्धा दहा हजार रुपयाची हो नाही हा मान्य की पाया पक्का होऊदे म्हणून तुम्ही इंग्लिश मिडियमला घालताय ठीक काय मान्य आहं म्हणतोय पण त्या जीव एवढा त्याची बुद्धी एवढी त्यांच्या हिशोबाने शिक्षण तर घेणार ना आणि ते पण कटिनीवं टायणार ना किती म्हणजे अरे एक झाले की एक एक झाले की आता बघा
इंग्लिश मिडयम मध्ये येवढा अभ्यास देतात त्यांना आपल्या ला चौथीला होतं कणी स्कॉलरशिप चं त्यांना आत आता आहं पहिलीला ऑलम्पेड मध्ये हाय ते
ह् हा ते काय कळणार आहे मुलांना
मग धुवून हुडकून काढायचं इंग्लिश मध्ये ऊ लिहायचं तसं अभ्यास ते करतयं. एवढा अभ्यास
हा नाही लई अभ्यास आहं होय. आणि इंग्लिश मिडियमने तरी मराठी मिडियमच पूर्णच हे केलंय. हा त्यांना जरा थोडं कळायला लागलं की मग इंग्लिश मिडियमला घालायला काय वाटत नाही हा बाबा शिक्षण चांगलंय की काय वाटत नाही. पण तुम्ही एवढं म्हणजे किती फी प्रमाणाच्या बाहेर फी अरे तू आता एक का होय आता एका वर्गात नाही म्हटलं तर तुम्ही किमान एक वीस पंचवीस किंवा तीस धरूया अंदाज तीस जरी म्हणजे लहान मुलं असतील आता पहा नर्सरी ते फर्स्ट पर्यंत किंवा चौथीपर्यंत असं शाळा असतात मग एकेका विद्यार्थी तण कडनं तुम्ही लहान बाळांकडनं पण तेवढी फी आणि मोठ्यांना तर डबल फी म्हणजे आणि वर म्हणतात आम्हाला शिक्षणाचं पेमेंटच गेलं नाही आ त्या शिक्षणाचं पेमेंटचं केलं नाही ऍक्च्युली मी कसं इथं हेला गेलते नर्सरीला इथे एक आहे जवळच अ तिथं पण कसं अ सकाळी आठला आठ ते कंप्लीट
होय
एक पर्यंत हा एक पर्यंत का तर रिक्षाचं होतं. नको बाई तसं वट काय झालं की पेमेंट फक्त पाच हजार हा पाच हजार आणि आठ ते एक काम शाळेचं करायचं हा शाळेचं काम झाले की एक नंतर तीन पर्यंत शाळेत शाळेतच थांबायचं त्यांचे काहीतरी वर काम करण्यासाठी हा म्हणजे अभ्यास काय आहे म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं असं कल्चर तेण काय घ्यायचं उद्या उदयाच परवाचं असं सगळं आधी सगळं त्याच हा आधी सगळं दोन आ हा दोन तीन आठवड्या आधी सगळं परत ते मुलांचं ते वेगळं ते सगळ्या शिक्षकांचं ते वेगळं परत मिटींग असायचं बाप रे मग सव दोन तीन महिने केले आणि बंद केले मी म्हटले नको मला आहे. हे माझ्या डोक्याच्या पलीकड आहे. डोक्याच्या पलीकड आहे म्हटलं हे आपलं या फिल्ड नाहीच पण ठीक आहे असं म्हणजे जॉबच्या हिशोबाने मला तर वाटते किमान एक सात आठ हजार रुपये जरी माणसाला एका व्यक्ती तिला दिलं कामानिमित आ तुम्ही मुलांकडन एवढं फीज घेताय आणि ते मुलांना पण एवढं म्हणजे बर्डन आणता ना एवढं अ शिकायलाच पाहिजे अरे त्याला जर कळतं नसेल त्याची बुद्धी तल्लकण नसेल तर काय करणार आहे. त्याला किती त्रास होतील मानसिक आणि ओरडा होय मारामारी म्हणजे मारणं वगैरे नसायचं पण ओरड ओरडल्यान पण ती पोरं भिऊून भिऊन अस हे होतात ना दबा पडतो ना त्यांच्यावर मग त्यांना दुसऱ्या दिवशी यायला मग टेन्शन होतय आणि आपण एक घरात होय घरात एक मूल सांभाळायचं आणि शाळेत एवढी पंचवीस तीस पोरं सांभाळायची नाही बाबा म्हटलं.
नाही एक सांगयला कस होतय माहितय शाळेत आणि ते मुलांना अभ्यास पण कर म्हणायला पण हे होतय हो पण केल्याशिवाय हे नाही नाही केलं तर आणि हे होत मुलांना तरी किती
काय जरा बर्डन आणले की पॅरेंट्स पण लगेच दुसऱ्या दिवशी माझ्या मुलांना त केला हा त्या पण बरोबर आहे सोडा शेवटी किती केलं तर त्यांच त्यांची पोरं आपण बोलणं चुकीचच आहे त्यानी आणि
य होय वाय येत. ऐकायचं गप्, आता माझा मुलगा पाच वर्ष आता पुर्ण झालाय आता तेला फ्रुट वगैरे असं वेजीटेबल पुर्ण स्पेलींग स सगळं पाठ करायचं असं त्याला हाय आता.
पाठ करायचं. ह नाही शिक्षण पण तस बघाय गेल तर चांगलं आहे सोडा इंग्लिश म पण तस त्याला हे तर पाहिजे ना त्याची कॅपॅसिटी पाहिजे.
पण हे शाळांमध्ये पण फरक आहे.
होय होय शाळांमध्ये खूप फरक आहे. एक ठिकाणी व्यवस्थित, व्यवस्थित घेतात शिक्षण. बगा.
हा मग ते पैसे पण घालायला काही वाटत नाही न ते. आम्ही घातलंय ते असं म्हणून हिथून काढून येडगुडमध्ये घातलं त्यांना.
आता ऍक्च्युली मी, मी इकड होते त्यावेस. अंगणवाडीत माझी मुलीत जात होती म्हणून मी हाफ टायमिंगसाठीठी म्हणजे हा टाइम असायच म्हणून जात होते माझी मुलगी अंगणवाडीत बस. सरकारी आणि मी जात होते इंग्लिश मीडियमच्या पोऱ्यांना शिकवायला. तीन महिने केले बास म्हटलं आपल्याला नाही होत, अंगणवाडीत आणि एढ आ थोड्याे करू का? मी मे करते नाही तुम्ही मेसेज करा मला चालते. हा थोड्या वेळ हो हो चालते तु. खूप करा आले ग तू.